हॅलो!
हा बोला ताई.
हो हा तर. उत्पत्ती एकादशी मग ती तिथून पुढे मग एकादशीच व्रत चालू झालं का?
हो त्या दिवसापासून मग एकादशीचा व्रत चालू झालंय असं झालं. हो हो हो
नाय नाय गं ही माहिती असणं गरजेचं हाय म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता की एकादशीचं महात्म्य काय असेल गड्या किंवा काय कथा असेल असं. प्रत्येक गोष्टीच काही ना काही आहे, आता शिवरात्रीच वगैरे माहितीये हो प्रत्येक घरात काही ना काही इतिहास आहे पण मी म्हणजे कधी विचारच केला नव्हत की एकादशीच असं काहीतरी हे असू शकत. आणि तुम्ही एकदम ते सगळ्यांत. चं असुरांची नावं वगैरे एकदम डिटेल मधे सांगितलं म्हणजे एकदम समोरच उभी राहील होत, वरून बिचाऱ्यांचं हो आहे वाटतं. मिस्टरांच प्रभाव आहे वाटत. वाचन पण आणि लक्षातही राहिलं पाहिजे आणि ते एकदम अस सीन् सीनच तयार झाला होता समोरून असा.
हो डोळ्यासमोर लगेच तसंच तयार होत बरोबर एकदम. हम् आपण काय हम्म,
आपण कसं प्रेझेंटेबल आहे आहे ना, ते महत्वाचं आहे ओ म्हणजे आता काही गोष्टी. त्या अशा असतात की ऐक्सप्लेन करायला जरी गेलना तरी समोरच्याला लगेच क्लीक होत नाही. की कसं असेल त्याला चार वेळेस विचार करावा लागतो. आता तुम्ही एवढं छान प्रेझेंट केलं ना की माझ्या समोर लगेच असं सीन उभा राहतो. हा असं असेल बरका हम्म एकद छान आहे संगीत. मुलांना समजल्या पाहिजे हो आत्ताच्या ह आताच्या बघा मुलं हे कॉन्व्हेंटला आहे किंवा वेगवेगळ्या स्कूलला आहे आता मराठी शाळेत असं लावत सगळी माहिती वगैरे सांगितली जाते पण आता कॉन्व्हेंट स्कुलला किंवा इंग्लिश मिडियम ला असल इकड कुठे सांगितलं जातो ह्या गोष्टी? नाही सा हो नाही सांगितल्या जात कुठच नाही सांगितलं जात की असं काहीतरी आहे की काय असं
अहो हे तर झालं अध्यात्मी बाळ पण ज्यांनी लढा लढलाय स्वातंत्र्यासाठी तेच त्यांची सुद्धा माहिती त्यांना नाहीये.
नहीये नहीये खरंच नहीये मुलांना ती सुद्धा माहिती नहीये.
त्यातच मी आपण घरात न पण जे शाळेत प्रेझेंटेशन होत मुलांना कि आपल्या देशासाठी कोणी काय काय केलेलंय हे पण मुलांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपण शाळेत जायचो त्यावेेळेस आपल्या शाळेमध्ये भाषणं व्हायची. वकृत्व स्पर्धा, स्पर्धा किती असायच्या? आणि मग त्यात न मुलांच कसं होतं जनरल नॉ म्हणजे नॉलेज तर होतच पण स्टेज डेरींग असायची मुलांना.
हो.
असं हा खूप फरक असतो ना.
आणि आत्ताच नाहीच आवं कुठ अभ्यास अभ्यास अ प्रोजेक्ट वगैरे आता तुमच्या घरात लहान मुलं असेल एखादी किवा आजूबाजूला त्यांचे प्रोजेक्टच एवढे असतात ना आठ दिवसाला दोन प्रोजेक्ट, आठ दिवसाला ला दोन प्रोजेक्ट ते वेड होऊन गेले मुलं आणि मुलांना ऍक्च्युली त्या प्रोजेक्ट मधलं
काहीच कळत नाही म्हणजे ते ते प्रोजेक्ट ऍक्च्युली हम्म सगळं पाल्यांसाठीच असतं मुलांसाठी म्हणजे पालकांसाठीच असतं त्या मुला त्याच काहीच घेण देण नसत त्यांना म्ह शिक्षण नक्की कोणा च चालू हेच समजत नाही ना.
समजत नाहीेयेत आमच्याकडे पण तेच आता माझा मुलगा माग एल केजीच्या मुलांना सांगा मला काय प्रोजेक्ट द्यायला पाहिजे बरं? काय ते बलून ह्या कलरचा बलून अ फुगऊन आना त्याला परत त्या बलूनला काहीतरी अशी डिझाईन काढा डिझाईन म्हणजे पेन्सि आपलं ह्याच हम्म हम्म आपलं हे असतं ना स्केच पेन त्यांनी कलरिंग करा अरे आता त्या बलून ला कलरिंग करायचं म्हणजे किती हेय अवघड काम आहे असं मग ते अ तेे नको तेवढा हे परत पावसाची छत्री छोटीशी बनवून न्या परत होडी बनवून न्या हे त्या मुलांना त्यातलं काही समजत नाही पण तरी ते पेरेंट्स लोकं अ टीचर लोक नाही बनवून घ्या तुम्ही मुलांन तुम्ही बनवा आणि मग त्यानंतर मोठ व्हेजिटेबल्स डे असल्यावर मग मोठं गाजर बनवून द्या, मोठ हे अ शिमला मिरची बनवून द्या. त्याला कलरिंग कर म्हणजे दुसरा दिवस तो एक दोन दिवस त्याच्यामध्येच जाणार आणि त्याचा उपयोग नाही, काहीच नाही, का मुलांना काहीही समजत नाही त्यातलं, फक्त हा हे व्हेजिटेबल्स आहे हे फ्रूटस हा हे एवढंच फक्त समजत बस बाकी काही नाही. काय खरं नाही. आता तर अहो रेनी झाला त्यावेळेस पाऊस नव्हता काही. हा ठीके पावसात तुम्ही रेनी डे सेलिब्रेट केला तर गोष्ट वेगळी आहे इथं पाऊस नव्हता. त्यांनी काय केलं असेल मला सांगा, पत्रा आहे ना पत्र्यावर पाणी टाकलं मुलांना त्या खाली उभं केलं, ऑटोमॅटिक मुलांच्या अंगावर पाणी पडलं. ती भिजली मुलं आणि झाला त्यांचा रेनी डे अरे काय वेडेपणा.
कशासाठी पण नॅचरल जे आहे ते करा ना तुम्ही. ज्यावेेळेस होई त्यावेळेस होऊ शकतात.
हो या वर्षी जुलैमध्ये पाऊ म्हणजे बऱ्यापैकी जुलैची सुरुवात झाली मग. पाऊस चालू झाला आणि त्यांनी ज्यो जुन मध्ये अ काहीतरी दहा अकरा बारा जूनला स्कूल ओपन झाली त्यांची, बावीस तेवीस तारखेला लगेच त्यांनी तो प्रोग्राम घेऊन टाकला. एका सॅटरडे हा सॅटरडेला घेतला. म्हटलं काय वेडापणा आहे. म्हणजे मुलांना तर आता त्यातले काही मुलं असतील त्यांना समजलं असेल का अरे पाऊस पण असाच पडतो. म्हणजे काही मुलांची कन्सेप्ट अशी झाली असेल ना का पत्र्यावर पाणी टाकलं का पाऊस येतो.
हो पाऊस पडतो. हो बरोबर कसं असतं ना मुलांची बुद्धिमत्ता फार वेगळी असते, म्हणजे ते ऍक्च्युली ‌ आपल्यापेक्षा म्हणजे त्यांचं ते माइंड म्हणतो ना पाच वर्षापर्यंत बरच भरपूर चालतो. म्हणजे ते असं करू पण शकतात. बरोबर आहे की नाही.
मग त्यांना हो मग त्यांना तेच सांगितलं आहो टीचर म्हटलं पत्र्यावर पाणी टाकल्यावर खाली येतं. आता मुलांच हे नाही होणार का? कि पत्र्यावर पाणी टाकल्यावर पाऊस येतो किंवा मग लगेच भिजून जातो आपण असं. तर उद्या त्यांनी जर विचारला पाऊस कसा येतो म्हटलं मग काय सांगायचं. मग तुम्ही पावसात. जी सर्कल आहे ना, की कस वाफ तयार होती हे वगैरे ते तुम्ही सांगायचं म्हटलं आहो एवढं करण्यापेक्षा तुम्ही त्यांना एक गोष्टी रूपात ते सांगितलं असतं. आणि नंतर मग मुलांना सांगितलं असतं हा, आता पाऊस कसा पडतो. चला आता बाहेर पाऊस चालू आहे ना, आपण बघू ते बघा असं झालं आता आभळ मग असा पाऊस पडला त्यात तुम्ही पाच काय दहा मिनिट भिजवलं असताना, पोरांना आम्ही काहीच म्हटलो नसतो. पण इथं मुलांची कन्सेप्टच ह कन्सेप्ट क्लिअर झालीच नाही म्हटलं. उलट ते अजून कन्फ्युज झाले, हम्म म्हटलं अजून कन्फ्युज झाले म्हटलं. ती टीचर म्हणते नाही नाही आम्ही. दरवर्षी असच करतो आणि मुलं परत पावसात जास्त ते भिजले का मग त्रास होतो. सर्दी होते खोकला होतो मग
असू दे ना ते पण ती सहशक्ती मुलांमध्ये आली पाहिजे ना. आणि आजकाल कसं झालंय ना पेरेंट्स ने पण खूप लाडवून ठेवले मुलांना. माझ्या मुलाला हे नको, असं काही नाहीये‌. आपण तर कुठे खेळायचं कुठे पडायचं तर आई वडील तर लवकर विचारत पण नव्हते.
मग आणि मारा आहे काही चुकलं तर तिचे लोक सरळ सांगून द्यायचे हा त्याचं चुकलं तर बिनधास्त मारा तुम्ही, आणि टीचर लोकांना पण माहिती होतं, की नाही हे चुकले यांना मारलं तरी त्यांचे पेरेंट्स काय घरात अ शाळेत
. तेच त्याच्यामुळे त्या गोष्टींचं वळण लागलंय आता तर काय सांगतात की नाही माझ्या मुलाला हातच लावायचा नाय.
हात लावायचा नाही आता तुम्हाला सांगते माझाच मुलगा मागच्या वर्षी त्याला अ म्हणजे थोडसं असं अ फोबिया झाला होता की स्कूलचा ड्रेस घातला का म टीचर अभ्यास सांगतात मग मी त्याला अ टी तिल टीचरला काय म्हटलं थोडे दिवस ह्याने त्याला सिबिल ड्रेस घालू द्या म्हटलं नंतर त्याचे थोडसं तो रमला का मग स्कूलचा ड्रेस घालेल असं तर त्या हो बोलल्या. आणि एक दिवस मग त्या बोलल्या की आहो तो हा अ सिबिल ड्रेस घालून येतो बाकी मुलं पण घालून यायला लागली म्हटलं ठीक आहे आजचा दिवस असू द्या उद्या पासून मी त्याला अ ड्रेस कोड पाठवतो म्हटलं घालून ओ म्हणे हो आणि मी निघून आल्यावर त्यांनी त्याच्या दोन्हीपण गालां मध्ये मारलं आणि सांगितलं उद्या जर तू परत हा अ हाच ड्रेस घालून तर तुला पनिशमेंट करणार मी अशीच परत असं. आणि म याला त्या मुलांमध्ये मारल्यामुळे त्याला असं इगो हर्ट झाला किंवा मग थोडसं गिल्ट टी फील झालं असेल म तो मी गेल्या गेल्या काय म्हटला असेल मम्मी ह्या अश्विनीने मला मारलं आज अइयो म्हटलं त्या अले अ टीचरचा नाव अश्विनी मग म्हटलं टीचर का मारलं मग म म्हटलं आ का माझा मुलगा खूप आगाव आहे मग म्हटलं म्हटलं तू काही चुकी केली का नाही म्हटलं मग तू पहिली सॉरी म्हण म्हटलं मग मी मग मी विचारते टीचरला. म ती अ म्हणे तर सॉरी म्हणायला तो तयारच नव्हता म म्हटलं नाही तूच सॉरी म्हटल्याशिवाय मी तुझं ऐकणार नाही म तो सॉरी म्हटला टीचरला आणि म्हटलं काय झालं टीचर मग म्हणे तो नी ड्रेस असं म्हटलं हो मी सांगितलं त्याच्या पप पाने हे सांगितलं तुम्हाला की असू द्या आजच्या दिवस पण असं जर असलं तर मग मुलं हे नाही करणार काय हो म्हटलं तुम्ही नथ म्हणजे नस अ हो सांगता पण परत मारलं तुम्ही असं सांगून-सांगून पण म्हणे नाय आव असं तसं म तिने भरपूर कारणे दिलेय क ठीक आहे जाऊ द्या म्हटलं पण ताई त्याच्यानं तर याने जे डोक्यात ठेवलं नाही की मला स्कूल ला जायचं नाही म नंतर याला ताप यायला लागला स्कूल ला जायचं म्हटलं का मग याला ओमिट व्हाय लागल्या आणि ओलीट लिटरली हा ओमेटच करून द्यायचा डायरेक्टली स्कूलमध्ये जाणारे एकदम हसत खेळत जाणारा पोरगा रडत-रडत जायला लागला.
अच्छा ते माहीला पण आला त्याच्यानं.
हां आणि तिने मग त्या टीचर ने पण ना याला लक्षात ठेवलं. एकदम लास्टला बसवायला सुरुवात केली मग याला सगळ्यात शेवटच्या चेअरवर. आणि म याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आणि जेव्हा अ साडे बाराला स्कूल संपणार ना बारा वाजेला बरोबर याला अभ्यासाला बोलवायचा आणि मग घ्यायला गेलं क त्याचा अभ्यासच नाही झाला अजून त्याला जमतच नाही अजून मग ते असं मग मी त्याला विचारायचे का रे तुला कधी बोलवलं टीचरने अभ्यासाला मम्मी आत्ता बोलवलो टीचरने मला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं आणि तू किती किती लिहिलं एवढंच लिहिलं आणि बसलेलं असलं का त्याच्या मांडीवर मारायचं असं त्या हाफ पॅन्ट मुळ तीची मांडी अशी लाल झालेली, मग ते म्हणजे त्यांना म्हटले ना का तुम्ही मारला मारायला नको होत अस त्यांनी त्याचा राग तो त्याला असं मग नंतर हे करायला सुरुवात नंतर ताई हो आणि नंतर नंतर माहितीय का दिवाळी पर्यंत कस तरी केलं त्याला ऍडजेस्ट, आणि दिवाळी नंतर सरळ घरचे म्हटले आपलं मुलग आपल्याला महत्त्वाच त्यांनी जर ती शाळेची भीती घेतली ना पुढं काहीच होणार नाही त्याच्या पेक्षा सोड ती शाळा, नाही पाठवलं मग दिवाळी नंतर मी त्याला, सहा महिने तो नहीच म्हणायचा स्कूलला जायला, ट्युशन ला जायला पण नाही म्हणायचा. आता परत स्कूल चेंज केली, तेव्हा त्या टीचरला सांगितलं की अ मुला अशी अशी हिस्ट्री ये पाठीमागची, तुम्ही फक्त आ म्हणजे अभ्यास द्या त्याला घरी तयार मी करून घेईल अस, ताई आता इतका हसत हसत स्कूलला बी जातो आणि ट्युशन ला बी जातो.
हो.
आस ये, म्हणजे शिक्षक लोकांनी पण हेना समजून घेतलं पाहिजे किंवा समजून सांगितलं पाहिजे मुलांना असं.
हो बरोबर बरोबर.
आपल्या वेळेसचे शिक्षक किती समजून सांगायचे समज तुला समजलं का रे तुल सम दहा जणांना विचार तील हो समजलं तेव्हा ते आत्ता चे डायरेक्ट म्हणतात तुम्ही घरी अभ्यास घेऊन टाका मुलांचा.
हम् बरोबर ये, मग ते टीचरांना पॅरेंसलाच घ्याव लागत घरी.
हो आम्हाला एवढा वेळ नाहीये तुम्ही घरी करून घ्या अभ्यास मुलांचा. तेच ना, तेच झालंय आजकाल सगळीकड हो. चालेल चालेल म हो ओके चालेल हो हो बाय.
हो बाय.